हॅलो, हा बोला जेवला?
ह होय, झाल आवरलं तुमचं?
होय, झालं की आवरल.
हा हा, काय म्हणताय?
चल काय नाही आता जरा हे हे करायचं आवरलंय आता.
हा हा.
हा.
काय आणि झोपले सगळे.
होय झोपले की बाळ पण झोपलय हं.
काय म आज काय बनवलेलं स्पेशल?
स्पेशल काय नाश्ता केलेला सकाळी.
हा हा.
संध्याकाळी साधं जेवण आपलं केलेलं.
हा नाश्त्यामध्ये काय पावभाजी वगैरे
नाही इडली बनवलेली.
इडली बनवली काय हा सगळ्यांना आवडते काय घरी?
होय आवडतंय की
हा काय मग स्पेशल संडेला इडलीच असते. काय दरवेळी
नाय वेगवेगळा असतंय की पावभाजी वगैरे असतय.
हा हा काय काय बनवता मग संडे स्पेशल
संडे असच की कायतरी का घरी काय अस. पाहिजे असल ते बनवलं जातं सगळ्यांना विचारून बनवाय लागतं.
एवढंच
होय संध्याकाळी काय आपलं साधं जेवण असतं. हॅलो
सांगतो मग ठेव.
हां बोला की
हॅलो तुम्हाला काय आवडतय म्हंटल तुम्हाला मला काय आवडतं खायला.
काय नाही असंच चाल सगळंच काय असं आणि आवड काय नाही असं
हा रेगुलर जे बनवलंय
होय तेच तुम्हाला काय आवडतं?
का ना काय असेल स्पेशल तरी पण चालतय. असेल तरी पण चाल काय नाही आज काय रेग्युलरच होतं जास्त. हे नाही केलं हा तेच की. ते बनवलेलं मग इडली?
काय आपला रेग्युलर तांदूळ उडी डाळस भिजत घातलेल. हॅलो. आवाज येतो?
हा बोला की हा यालाग. ती इडली ची रेसिपी काशी बनवलेला म्हटल ला?
तीन वाट्या तांदूळ घेतलेले.
हा हा.
ते भिजत घातले परत डाळ थोडी अर्धी वाटी भिजत घातली हची. उडदाची एक. चार पाच तास भिजू दिले आणि संध्याकाळी मध्ये व त्याचं वाटण केलं आणि परत. पीठ फुगण्यासाठी ठेवलेलं.
हा हां म्हणजे तीन वाट्या तांदूळ एक वाटी हा म्हणजे. थोडी कमी एक वाटीला कमी थोडी उडी डाळ.
हा थोडे मेथी दाणे टाकायचे. टाकलेले हा पोहे एक वाटण करायचधी थोड. त अ पंधरा वीस मिनिटे भिजत घालायचे पोहे.
हा हा मग पीठ एकदम बारीक वाटतय हम्म हम्म.
म काय बे पूर्ण असं. हा भिजूदयाच फुगतंय ना सकाळी रात्रभर.
हा हा.
हा सकाळी ते चटणी वगैरे करायची सांबर करायचं.
हा हा सांबर कसं वगैरे बनवतय.
हे दुधी भोपळा वगैरे सगळं घालून डाळ वगैरे लावून. फोडणी दे. तुम्ही कस बनवताय? अं हा तडका देत
प्लस दुधी भोपळा घालते मी पण शेवग्याची शेंग
हा हा.
तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ या तीन डाळे अस एकत्र करायच्या.
हा हा.
आणि ते कुकरला लावून घ्यायचं त्याच्यात, त्यामध्येच टाकायच कांदा थोडा टाकायचा, लसूण
चिंच वगैरे घालताय काय मग?
अ चिंच, गूळ पण चालतय. मी नाही जास्त घालत टोमॅटो घालते, हा. गुळ घालते पण. चिंच कसं घातल्यान कोणाला आंबट वगैरे लागतय, त्यामुळं आमच्या घरी खात नाहीत आंबट जास्त, मग गूळ थोडा टाकते चवीला. टोमॅटो असतेच ना त्यामध्ये ते लागते, हा थोडा सांबार मसाला वगैरे टाकायचा वरून उकळे आल्यानंतर फोडणीला मग काय जिर, मोहरी आणि तड का द्यायच त्यान हा कढीपत्ता एवढंही करते. लागते छान लागतय ते पण साधं, सिम्पल असं.
होय, बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खालेलं कधीपण
हा थोडी वेगळी टेस्ट येते त्याची पण काय तेच तेच रेग्युलर आपलं जेवण रोज असते, संडे स्पेशल. काय थोडं वेगळं करायचं.
वेगळं रोज रोज खाऊन कंटाळतात. सगळी. हं हा हा.
म्हणूनच
रोजचं खाऊन पण कंटाळतात. काहीतरी वेगळं खाल्लं की जरा हा
हा तेवढंच वेगळे पणा येतं ना खाण्यात पण जिभेला पण काहीतरी पाहिजे की चवीचं रोज
अजून काय काय बनवता मग?
अं अजून काय नाही रेग्युलर आपलं हे बाकी काही नाही.
स्पेशल असं काय?
हम्म. पेशल काय नाही तेच. आज तर काय नव्हतं एवढं. बघू आता नेक्स्ट संडेला काहीतरी पावभाजी वगैरे बनवायची मग.
हा हा.
हा मग चटणी वगैरे कशी बनवता हेची खोबऱ्याची? हा होय, घरचं पण कधीही बेस्टच आणि आता गॅसमुळं बाहेरच बंदच हाय सगळं. हम्म.
बंदच हाय होय सगळं. भरपूर पन्नास टक्के तर बंद झालय. चुलीवरच सगळे बहुतेक ट्राय कराय लागल्यात.
होय, पण चुलीवर तरी कुठंय? आता लाकूड असेल, तर चूल पेटणार नाही तर कुठलं पेटणार.
होय ते पण हाय, आणि म लाकडी तोडा परत आणि अं घ्यायला पाहिजे परत आणि परत मग पाऊस त्याच्यावरनं कमी पडणार जर झाडे सगळ्यांनी तोडली तर ते आणि हायच.
ते पण आहे बरू, हा काय चक्र फिरल तस फिरणार ते आपणच कुठं तर स्टॉप करायला पाहिजे, हा. चटणी कशी बनवलेला मग खोबऱ्याची? हा तेच की.
दुसऱ्यांवर
नुकसान आपलंच आहे गं, कोणीकडून असं करा नाही तर तसं करा, नुकसान आप आपलंचय सगळ्यांच हा.
तेनं देव आपल्याला पण आपण जर हे केलं तर पाऊस नाही पडत. पिकं येत
ती तर हाय आता माणसांनीच सगळं हे केलंय म्हणल्यावर काय करायचं. आपल्याला कसं ही गरज भागल्यात दुसरी भागू दे, मग ते वेगवेगळं आपण एक्सपेरिमेंट करत गेलो की आपल्यालाचं ते हे होतंय. जास्त पाहिजे ना आता सगळ्यांना. नाही त्या गरजा कसं संपतील? आधी थोड्या प्रमाणात होती गरज. आता ते जास्तचं वाढले ना सगळं त्यामुळं. दिखावा झालाय ना सगळीकडं.
होय तेच की मग शेतकऱ्याचं हाल हाय. दुसरं काही नाही आपण काय हे करू शकतो. शेतकरी काय पाऊस नाही पडला तर मग पिकवणार काय?
हो ते पण हाय बरोबर हाय पण सगळेच जबाबदार आहेत ना, शेतकरी पण थोड्या फार प्रमाणात जबाबदार असेलचं? त्यांनी पण झाडं वगैरे लावली पाहिजे जपायला पाहिजे सगळं हाय की त्या.
आपणचं झाडं तोडतोय आणि आपणचं नंतर लावतोय झाडे लावा झाडे जगवा.
हा. त्यामुळं हे
पावसाळा आला कि तेवढं आठवतंय ते, झाडें लावायची. परत त्याच्याकून कोण बघतच नाही.
ते सगळं हे करायला पाहिजे की.
दिखाव्यासाठी तेवढं करतात झालं एवढी एवढी झाडे लावली. पुढच्या ह्याच्यापर्यंत मी एक पण झाड जगलेलं दिसत नाही.
हा, करायला पाहिजे सगळ्यांनी हे करून.
हम्म. आपणच आपल्या एक, पुढच्या पिढीला पण काय हे नाही आता.
हा हा. ते तर हाय.
हम्म.
तरीपण, पुढच्या पिढीनं पण त्याकडं लक्ष दिलं पाहिजे, केलं पाहिजे. आपण केलं, तर ते करणार ना?
होय, आपलं बघूनचं ती पण करणार. हा. आपणचं त्यांना शिकवायला पाहिजे. असं करा, तसं करा.
चटणी कशी बनवलेलं खोबऱ्याची?
काय खोबरे नारळ फोडून खोबरं ते बारीक एकदम चिरलेलं.
बऱ्याची चट
ते वाटून, भा, आ, आ?
खोबऱ्याची चटणी कशी बनवलेला विचारते?
खोबरं भाजून घेतलं ओ-ओलं खोबरं, त्यात जरासं फूट चणे डाळ, मिरची. हॅलो?
हा. हा.
ए मिर्ची, कोथिंबीर, जिरे हॅलो.
हां.
हॅलो.
हा, बोला की, येतंय ऐकू.
हा. हिरवी मिरची, को आलं, थोडी लसूण जरासं कोथिंबीर घालून, मिक्सरला फ बारीक केलं आणि तेला नंतर कडीपत्त्याची, जिरे, मोहरी घालून फोडणी दिली.
हा. हा. एकदम फाईन पेस्ट केला काय? पात
फाईन पेस्ट केली.
हा. हा. हा.
हा.
तेच की, तर काहीतरी वेगळं असं, चटणी लागतेच. चटणी, सांबार
होय, इडली असली की, ते लागतं. डोस्याला काय बटाटे भाजी झाली तरी चालतं.
चालतंय, होय. पण ते लागतेच. चटणी पाहिजे, चटणीशिवाय हे नाही मजा नाही इडलीला.
होय.
हा, तेच.
तुम्ही कसे बनवता मग?
ती हो झालेली इडली मग, नाही मी पण असेच रेग्युलरच बनवते.
जरा काय असं म्हणजे हे होत नाही. बाहेर सारखी होत नाही. हा, जरासं स्पं घरच्यांना सगळं स्पंजी आवडते ना.
ते त्यांच काय तांदूळ हेन तेन, रवा वगैरे.
हा, वेगळं. आपलं काय घरचं आहे ते वेगळंच होतं. हम्म. पण ते बाहेर खाल्लेले असते त्यांना, बाहेरची जास्त हे वाटते ना. आपली घरची टेस्ट वेगळी पडतिया. तुम्ही कशी बनवता मग?
वेगळी पड
होय, तुम्ही कशी बनवता मग चटणी? हा हा. थोडीशी साखर घालायची मग ज जास्त जर तिकट
हा ते पण टेस्टसाठी घालायचं.
हा.
आणि कडीपत्ता वगेरे घालून, हिंग, जिर, मोहरीची फोडनी टाकाय ची वरून हुं. असच सिमपल, जास्त काही हे नाही. हां.
हा हा.
जास्त काय नाही. ते चटणीला कस चव आली तरच मग इडली चांगली लागते ना, त्यामुळं चालेल चालेल.
जो पाहिजे सगळं.
हा हा. बाय.
बाय.
हा हा. चालेल.